तो..
हां बोलकी.
हा पहिला फोन नंबर लागलाच नाही मग म्हणून परत केला ह. ते वेगळा, वेगळा, वेगळा ह अच्छा, अच्छा, अच्छा हा नंबर आहे का.
ना.
हा मी तेच म्हंटलं फोन कसा काय नाही लागला. म्हंटलं आता फोन करून बघूयात काय बरं काय झालाय प्रॉब्लेम.
हा नाही मी तवर नंबर हुडकत होती ना हा माझं पाठ नाय.
अच्छा, अच्छा, अच्छा ह असं झालं होय कारण माझ्या दोन हा दोन, तीन फोन वरलं असच झाल. कि अं फॉर्म पहिला टा पहिला टास्क झालेला असेल ना. तर त्या ते ते जरा काळजी घ्या हं पहिला टास्क जर झाला असेल ना कोणाचा आणि आपला शेवटचा नंबर असेल ना. तर हा तास्क पूर्ण झालाय आणि तुम्ही हा कॉल करू शकत नाही म्हणून सांगतात. अ, हो, हो. त्यांचे टा म्हणजे त्यांचा टास्क ज हा तसच, तसच दाखवलं म्हणूनच म्हंटलं आता, आता काय करायचं मी अजून एक नंबर लावला ना. त्यांचा पण नाय त्यांनी टास्क पूर्ण करण्यासाठी मला अ फोन केला आणि मी लावतेय त्यांना परत फोन तर त्यांचा लागलाच नाही.
हा अहो ते काय होतय माहिताय का. कॉल बाकी असले तरी कधी, कधी ना म्हणजे पं दहा कॉल झाले किंवा पंधरा कॉल झाले तर टायमिंग कंप्लीट होतय त्यामूळं मग काय कायना कॉलच लागत नायत मग ते समजतच नाही आपल्या कि ती कॉल झालेत अन किती राहिलेत अस.
अच्छा, अच्छा मी तेच म्हंटलं अस कसं काय झालं मग आपला टास्क पूर्ण होत नाहीना मग. तर असं, असं नाही व्हायला पाहिजे ना फोन, फोन केला कि ते आपल्याला जसं आपण करतो लोकांना अटेंड सगळ्यांनीच अटेंड केलं पाहिजे ना
हो ना काल दोन लेडीज पण तशा होत्या काय बोलल्या माहितेय मी माझाच टास्क क पूर्ण करते मग माझे टास्क कंप्लीट झाले की उद्या तू मला कर मग म्हणलं तुमचे टास्क कंप्लीट झाल्यावर मी तुम्हाला कशी करणार म्हणलं असं नसंतय म्हणलं
ह आत्ता आत्ता मला माझ्या मैत्रिणीनी तेच सांगितलं. तू काय कर असं इतक्या वाजता करते तितक्या वाजता करते सांगू नको. त्यांचा झालं कॉल की लगेच तूक त्यांना कॉल कर म्हणे म्हणून म हा म्हणून म्हंटलं चला पण त्या हा हा
जवा तुम्ही फ्री असचाल ना तव्हाच ग्रुपवर मेसेज करायचा की आणि फ्री हाय आणि काय काय असत्यात चांगल्या की बाबा हा
हो आता आता आपल्यासारखं आता आपल्यासारखं तेच तर म्हणून म्हणून तर म्हटलं आपण आता ह्याच्या ह्याच्या वरच बोलता येतं हा
तुम्ही केला. कम्प्लीट आता तुमचे ऐंशी माझा पण फायदा झा की म अस असत ते बाकीच्या समज झाल या.
वेडेत जाऊ दे आपण आणि आपण चांगले आहे तून म करतो पण न तर दुसऱ्यांना आप आपण माणूस कि नाही वागतो. तो पण दुसऱ्यांना माणूसकीनी वागायचं आता तर कळायला पाहिजे ना प्रत्येकाला ते आणि आपण आपण कसं वाईट हेतूने काहीच करत नसत
करत नसतो त्यात विषय कसा होतोय की ते एवढंच धरत्यात की टास्क कमप्लीट करायचंय. पण कसा कंप्लीट करायचा हे धरणा झालेत.
हा एकमेकांनी मदत करायच्या हेतुने नाही करतायत की माझ माझं कं प्लेट झालं की सं
हा त्यांचं म्हणजे म्हणणं काय की हा माझा टास्क कम्प्लीट झाला का मला दुसरा टास्क भेटेल कसं तरी कंप्लिट असं त्यांचं झालंय
एकमेकांना कोऑपरेट माणूस म्हणून यालाच तर म्ह मी तेच तर म्हटलं हाच विषय धरायचाय आपल्याला माणूस की नको का आ आजकाल माणूस की राहिली नाही तेच तर र आहे सगळीकडे माणूस कि वागायलाच पाहिजे ना मग आजकाल तेच तर राहिलं नाहीये. आणि विषय तरी काय आपण का किती किती आणि कसे कसे बोलायचे ना आता अननोन व्यक्तीशी त्यांना जातिक बोलायचं नाही त्यांच्याशी काही हे करायचं नाही मग कसं काय बोलायचं आपण. मग आपण आपले आपण आपल्या सांगायचं कसं
म्हणजे माझ्या बहिणीचे टास्क आहेत मी माझे कमप्लीट केलेत. मग ज्या वेळेस मी कंप्लीट केले आता एक महिना झाला. तर त्यावेेळेस ना म्हणजे काही बोलत होत्या लेडीज आणि चालतच आता आम्ही तीस तीस कॉल कंप्लीट आम्हाला काहीच इशू आला नाही.
हा तेच तुमचं नवीन म्हणजे तुमचं कसं नवीन नवीन ह्याच्या तुम्ही पटकन हे करून घेतला तर आम्ही अनु म्हणजे आम्हाला अनुभव नाहीये ना तर ते हे व्हायला वेळ लागतो. म्हणून तर म्हंटलं आपण असं बड नुसते गप्पा मारला तरी चालतात.
आणि एवढ्या हो नाही कसं म्हणजे एवढ्या लेडीज आहेत प्रत्येक लेडी सोबत आपण काय बोलायचं असा विषय होतो ना.
प्रत्येक जण उठतय आणि पावसावर बोलू प्रत्येक जण उठतय अरे कि- किती जणांशी तेच, तेच बोलायचं, पाऊस, पाऊस, पाऊस- हम्. आता एक शिक्षक आहेत-
हां.
एक शिक्षक आहे, त्यांना म्हटलं आपण पाऊस नाही आता- तुम्हाला विषय सुचतील, मला विषयष सुटेल आणि फोन करायचा आणि काय बोलायचं ते बोलत राहायचं म्हटलं त्या काय- विषयच पाहिजे, असं थोडी हे म्हटलं.
हो ना, पण काय काही जणी अशा आहेत की, त्याविषयी- पाहिजेच त्यांना बोलायला तर कॉल करतात, नाही तर कॉल पण करत नाही त्या.
हा, हा आणि मग विषय- मग आपण, आपण कसं आता काही बोल दहा मिनिट बोलायचंय. बस काय तरी, ते काय रेकॉर्ड होणार नाहीय, काही नाही आपल्याला फक्त-
नाही, नाही, रेकॉर्ड होतय, आपण जे बोलतोय ना- आपण जे बोलतोय की नाही ते आपल्याला ट्रान्सलेशन साठी एक काम येतय. त्या कामात रेकॉर्डिंग येत सगळं. तिथं ते मग आपल्याला ऐकायला भेटतं डबल, माझे दोन, तीन कॉल मला तिथं आले.
पण, आप- आपल्याला का आपण काय करतोय? अ.. ट्रा.. मग ठीक आहे ना, आपले कॉल आपल्याला ऐकू येत आहे, आपण विचित्र तर काही बोलत- ना विषयाला सोडून बोलत नाहीये, विषय धरून बोल- तोय किंवा कोणाबद्दल काही वाईट बोलत नाहीये. हाय की नाही, मग काय हरकत- ते, नुसतं, नुसत गप्पा आपण आपण अशा मैत्रिणी दहा-दहा मिनिट गप्- पा मारतो. मग, हेच जर, हेच जर, आपण एकमेकांना काँपरेट- ते ते जाऊदे, ते काउंटिंगच नाही करायच, असं दहा मिनिट आपण सहज बोलतो, गेटवर-
हो, हो, हो, हो.
मग, फोनवर बोलायला काय हरकत- ह, असे् असे विषय मिळतात की नाही, आपल्याला पण-
हो.
त्यात विषय काय आहे, दहा मिनिट आपल्याला फक्त बोलायचं आणि ऐकायचंय. म्हणजे समोरच्याला पण बोलायला थोडा चान्स दिला की, आपोआप पाच मिनिट त्यांची- पाच मिनिट आपले होऊन जातात.
जातात आणि कसं कॉल पण झालेला समजत नाही. चाललंय
हा. आता आ मग आ म म मला ना शिक्षत म हा. हा. आणि असं शांततेत बोललं तर काय बिघडतंय? काहीच नाही, लोकांना ते पण नको असतं, दोन मिनिट बोलायचं. ना काय चाललंय, कसं चाललंय? छान, आजकाल ते पण राहिलं नाहीये कोणाकडे. कि काय आपण काय बोलायचं? आता, आता एकमेकींची ओळख नाहीये म्हटल्यानंतर, आपल्याला ते बोलावंच लागतं ना? काहीतरी इथं बोलावं लागतं वैयक्तिक- माहिती द्यायची नाही, पण तुम्ही तूु- तू विचारू शक- त मी काय-
काय नाही, आम्ही तर सगळं म्हणजे नाव विचारू शकतो आपण, कुठे राहतो, हे सगळं विचारू- विचारू शकतोय आपण.
यांना वैयक्तिक माहिती म्हणजे, हे कळत नाहीये- कि जी गुप्त माहिती असती ना ती द्यायची नाही. म्हणजे आपला अकाउंट नंबर आपला हे असं द्यायचं नाही आपण हे तर माहि ति तर देऊ शकतो का आपल्याला कॉलमध्ये काय करायचं ते मग कसं काय आपण बिना, बिना ओळखीचं असं कोणत्या विषयावर असं बडबड करणार का
हा ना आणि तुम्हाला माहित हाय मी ते तीस कॉल केले ना त्यात तर पाऊस शेती आणि वा ह्याच गोष्टी सारख्या रिपीट रिपीट तेच तेच तेच चालायचं.
हो मग मग राजकारणावर बोलायचं नाही कोणाला काही नावं ठेवायची नाही म्हटल्यावर. कारण कुठल्याही कुठल्याही नातेवाईकांवर बोलायचं म्हंटलं की नावच ठेवली जातात त्याच्यामुळे ती नावं ठेवायची नाहीत
हो हो ह.
असं होतं ना मग मग आत्ता चालू काय आहे तर पाऊस म्हणून मग त्याच्या त्या पावसावरच जास्त बोलतात लोकं आणि पावसा पावसाबरोबर तर सगळं मग ते शेतीकडे वळतात पाऊस पडतात मग पा पाण्याचं प्रश्न पडतो. ते आणि बोलायला पुष्कळ आहे ना पावसावर म्हणून, म्हणून लोक सगळे पावसावरच तुटून पडलेत सगळे पण तेच तेच किती बोलायचं ना काही मर्यादा आहेतच ना थोडश्या तरी
हा.
हा हा ह
कसं तेच तेच नको कंटाळा आलंय मी त्यासाठी तुम्हालाच म्हटलं तुम्हीच विषय सांगा मला नाही सुचत काय कोणता विषय.
म्हणूनच म्हंटलं. काय नाही, आपण वैयक्तिक माहिती म्हणजे आपल्याला अकाउंट नंबर वगैरे द्याय की नाहीये किंवा आपल्या अ खाजगी गोष्टी काही सांगायच्या नाहीयेत. पण उद्योगा उद्योगाबद्दल एकमेकीशी आपण बोललो नाही तर आपल्याला कळणार कसं आपली आय म म्हणजे थोडी तर आपण आपली माऊथ पब्लिसिटी करावीच लागते ना.
हो आणि ह्याच्यामुळ ओळख होती मार्केटिंग हो
ओळख, हा नाही आणि तू काय करते म्हंटल्यावर आपोआप आपण प्रश्न प्रश्न विचारतोय ना आपण असं त्याला खोदून खोदून विचारत नाहीये ना. आपण आपल्या व्यवसायाबद्दल बोलणार नाही तर कशाबद्दल बोलणार?
हो ते आहेच ना
हा आ. आणि अन्नोन व्यक्तीशी बोलायचं म्हणजे काहीतरी विषय काहीतरी आपल्या स्वतःच काहीतरी बोलावच लागतं. तर त्याच्याशिवाय नाहीच हम्म, म्हणू शकत आता मी पण विचारताना विचारलं की काय करते? मी डायरेक्ट अगं जागं म्हणजे अगं जागं म्हणजे आता आपण मैत्रिणी असं असं सल्यामुळे अन् म तू वयाने खूप लहान अशील पण ग्रुप मध्ये असल्यामुळे मैत्रीणं असल्यामुळे मैत्रिणीसारखं आपण अगं जागं बोलायचं. त्यात काय त्या एकंदर आवाजावरणं कळतं ना काय असेल वय बाबा आपण आगं जागं म्हणू शक तो का? काय नाही आणि मैत्रीत वय नाही बघितलं जात मैत्रीत मैत्रीसार ख बोलक बोलायचं
हो मैत्रीत कसं फ्रीली बोलता येतं ना
हा.
चालतंय मगं
मग आणि आणि मैत्रीत मैत्रीत चांगलं चांगल्या गोष्टी पण शिकायला मिळतात 'आता आपल्याला एकमेकी कडून एकमेकीला मिळालं नाही का बर हं चालेलं.
तेच. हा, हा बाय.
ओके. बाय.